हॅलो हॅलो.
गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग काय नाश्ता पण झाला काय.
होय होय.
हम्म.
ठीक आहे.
काय केलंय नाश्त्याला.
जती जवळचं.
हम्म हम्म.
त का काय आहे.
आमचं पण नावर आलोय बघा नाश्ता ते झालाय आमचा पण.
खाऊ राहिले आम्ही पण आता
ह बाकी चं आवरलं का
ह ब नाही देवपूजा करणार आहे अजून आता करायची देवपूजा.
हम्.
हा.
देवपूजेला फुलं मिळतात.
फुटवय फुलं इथं हायच झाड आमच्या दारात पण हायच झाड जाचवण.
लाबडे ते हा आणि. अ हिथं मग साईडला एक पांढऱ्या फुलांच झाड आहे स्वस्तिकचे फुलं. हम्म ते नातत जाण जर नाही मिळालं तर मग. त आणतोय मेहता झेंडूची फुल.
आणि खुलाशिवाय.
होय देवपूजा केल्यासारखी वाटत नाही. फुल आहे.
व झा. आबोलीच्याेत देवाला घालायचंखं. आगडीच्या गज आधी. त.
हम्.
टला नंतर आ.
हम्म हम्म.
मस्ती
झाडाच खांदच नाही. ती किती वर्ष झाला आम्ही जागवाना. सलेली मी. आणि एवढं छान झाड आलंय त्याचं. एकदम फुललंय छान झाड आणि फुलं तर लि लागत. त्या आ सगळेजण होय कायम असतात सगळेजण न आम. होय. आणि दारात मग. तुळस हाय कोरफड हाय कडीप. पता हाय कडेपत्त्याची दोन झाड आहेत गवारी हाय होय जवारी पण लावले आम्ही
होय
होय ए आठ दिवसात ना पावसरभर निघते या गवारी
वय घरापत तर चालतंय की
होय तेच के
हम्म
तुम या बरत
हा मग पाणी प कुठलं घालतय
पाणी हा ावीला येतेय आमच्या इकड चार दिवसात नाही एकदा आठ दिवसात नाही एकदा पाण्या लेटन्स आहे आमच्या गावाला आणि नाही तरर मग आमच्या इथं ते सुलधीरांची बोर आहे त्यांच्यातन मग घ्यायचं पाणी त्यांना पैसे देतोय मग महिन्याला
मग काय करायचं पाण्यासा तर चालत नाही काय होम्
पाहणी हा तर सगळं आहे काम पण होत नाहीत न पा.
ह आणि पावसात आता. जर पाणी कमी असलं तरी चालत मग पावसाच्या पाण्यावर.
होय पावसात पाणी पण साठवतय मग
वापरताय ना पावसा
होय पावसात पाणी वापरतय की ह्याला धुन्याला भांड्याला
हम
वापरतेय पाणी चांगलंच असतंय पाणी त्याला काय होतंय आणि ते पर त्याला काय होते पावसाच्या पाण्याला
कसंच नाही
आ हा बाळाचच पाणी त्यांना ते मो मोबाल वर मी ऐकलेलं पावसाच्या पाण्याने घरात फर्ची वगैरे पुसलं तर निगेटिव्ह पणा जातय म्हणून ह सयितलेलो
असेल काय
हा कारण तिथं कस माणस माणचले नसतात ना यर्य तथं कस प्रत्येक ठिकाणी मा पण म ल सांगितलं अस
हा पाज पा
मग
काय नाही आज जरा पाऊस उघडलाय जरा ऊनडयला लाग.
हम्म आणिता इथं गौरीची पण झाण आल्यात आता चवररीची झाड होय आणि त्याला तर फुलं किती छान लागतात लाल
ते एखण लाच का मव बक बरत का
वेगवेगळ्या कलरचे झाड फुलाची झाड त परत पुदी नालाय गवती चालाय पाहिजे असेल तर नेत जावा कधी तर
हम् त्या सगळ्यांचा म्हणून जास् करा.
याके
दळशीचा अस चांगला लागत.
छान लागतय गवती चहा
पण बारा तासून कडी लक्षातव टाकायचं.
होय टाकतोय की आमच्या स्स आणून ठेवत सकाळी सकाळी
हम.
हा सकाळ सकाळी गवती
थोडाचा आणून ठेवायचं चटक्यावर लक्षात येत तिक मंदिर ना मंदिर आहे. ह. तिथं जाते किथ नाही येता ना कडीी पत्ता देट भट बेलाची पानं
आणि काय फुलं येेतात जाता दिसली तर घेऊन येतेत. होय लवकर जातात.
तसत त्या सकाळी सकाळी उठल्यापासन सास्रामची किती साडेपस रजत्या
आणि उठल्यापासून पहिला सिद्धराज महाराजांना जाते. परत तखंड यायचं नागोबाला जायचं. साईबाईला जायचं.
हम्म.
आणि सेना मंदिर ला जायचं. असं उठल्यापासून त्यांनी फिरततच.
मग सगळं मंदिर
हम्म देव सगळे देव येतात आमच्या घरला रोज तुमचं कोळ स्वामी कुठलं आहे.
हो.
सिद्धेश्वर
हा कढ लांग तिकडं ते तास चालूत
बर तिथंय
हा ते
हा हा कधी वर्षात ना जात अस एकदा
होई आता काेत्र पौर्णिमेला
हम्म.
सवय यथच कधी आधी म येणारीक्ष गेलच नाही. ह.
हम्म.
जोतिबाला वगैरे जातय का नाही.
आम्ही जाते की जोतिबा ला वर्षात न एकदाच जातोय आम्ही पण.
आता बघुया जर श्रावण महिन्यात जावून येऊया म्हणालोय. . जोतिबा ला लय लोक. गाडीवर जायचं असलं की लवकर जायला निघायच. वळे जरा पोराना घ जायचं म्हणालोय रेल्वेने जायचं. मग येते त्या दिवसात.
ये ते की. सकाळी आठ ला मिर्जेतन मिर्जेतन रेल्वे हाय. मग. मिरजेतन रेल्वेला बसल कि तिथं पोहोचतंय दहा प मग तिथ स्टेशन ला उतरलं क नाही तिथं गाड्या लागलेल्याच असतात ज्योतिबाला. अांबा बाई ला म तिथून रिक्षा. करायची आणि जोतिबा ला जायच दर्शन ते घेऊन परत पाच ला ट्रेन असतिया कोल्हापूरात. परत मिरजेला. मग पाचच्या ट्रेन न यायचं परत.
आणि आराम सु.
आा.
आराम सुरत.
हा.
रेल्वे बर.
होय की गाडीवरन गेलं कि लही दगदग होती या हो.
चौघटा बसायलाला पाहिजे.
होय आणि म्हणतोय आपण गाडीवरन गेलो इथं थांबायला मिळत. तिथ थांबायला मिळतय खर दिवसभर बसून कंबर.
होय आणि आमचा वा हा बरस. खुल.
इकडनाही बला बघा हेन जायला येतय. गाडीवरनच जायला लागतय नाईक बा ला तिकडं का रेल्वे वगैरे नाही.
ह कुठ म्हणजे ते गाव अ म्हणजे त पण नाही वाट.
नाही बस हेाय की पण लय बस बदलायला लागतात त्याला
हा लय वेळा बदलाय लागतात. कराड पाटण. मी एकदा गेलते. त्यामुळेला माहिती ना मी कधी गेलो तर एकदाच गेलो गा ते पण व्यवस्थित येेऊघाल जायला.
हा.
एरियामध्ये तर पण मला लक्षात आले क कसयचं रोडता लक्षात राहिल.
ढेबेवाडी तेंन लागतय जाताना.
तस हाय वाटतं ना ते देव.
हा ढबेवाडीच्या पुढा आहे पाच सात किलोमीटर.
एकदा जाऊन आलं ना लक्षात राहतेय बरोबर हम. म्हणजे कुठलं गाव लागली किती लागली कुठल्या गावात गावाला जा. कुठला रस्ता आहे ते सगळं.